काय करायला
हॅलो हा बर आहेत का
हो मजाची मी
ह मस्तवग शिवाड्या नाज बाकी जेवण वगैरे झालं का
हो झालं झालं झालं हम्म हो केला होत पण काल मी कामात होते त्याच्यामुळे मग नाही हे केलं
ह का
हा काम चालूच माझा खाल त्याच्यामुळे
हा ह ते बाकी काय शेतात आता पाऊस वगैरे
पाऊसच नाही शेतात आता का
हा प पेरणी वगैरे झालेय का
हा पेरणी झाली ना
हा
हम्म
बस
बाकी नि बस म्हणजे छोटा मुलगा आहे काय तुम्हाला
हा मुली घ ये ना होम बलायची
मुलगी आहे का किती वर्षाची आहे हो का लय छोटी आहे मंग
हा छोटे डिलिव्हरी झाली अजून माहेरी आहे ना
अजून माया रिजला
हा माहेरीच आहे तिकडे सासू सासरीे नाहीेत ना एक बायर य त्यामुळ सांभाळायचं तिकड कोण नाही म्हणून
का का
हम्
बर मला एक मुलगी
हम
हा कि माझी मुलगी आता नऊ दहा वर्षाची झाली
खा मग ती.
हम् मोठी माझी मुलगी शाळेत गेली आता.
हा ते एक बरं सोडलेत.
हम्म.
हा हा बाकी. हा.
आणखी काय झाली म्हटलं.
काय नाही ब शेतात काय आता काय करायला. शेतात तर पाऊस नाही काय नाही.
शेतात पाऊस नाहीये परंतु तण आहे ना गवत.
हा हा.
म ते निंदाच काम चालू आहे आमचं.
ह रोज जाता शेताला.
हो रोज जाते शेतात.
हा.
हम्म.
जवळेत असला लांब आहे शेत.
जवळच आहे घराजवळच.
हा.
हम्म तुमचंच का चाल हे.
हा.
तुमचंच काय चाल म्हणलं.
काय नाही बाबा मी घरी बसून असतो हेच फोन करायच सगळ्यांना.
हा बर ना.
हम्म तुमचे झाले का कॉल सगळे.
हो माझे झाले.
हा.
हम्म तुमचे नाही झाले का.
नाही माझा तर हा फर्स्ट कॉल आहे मी केलाच नाही कोणाला अजून.
होव का.
हा उद्या परवा लास्ट डेट आहे ना मग. करायला सुरुवात केले आणि कोणाला मेसेज केले की लवकर रिप्लाय पण देत नाहीत कोण.
तेच हाय ओळखीच अस्सल ना तुमच्या कोणीत. तुमचं नाव कोणी सजेस्ट केले.
ओळखीचा आहे मग माझी जाऊच आहे पण त्यािची डिलेव्हरी झाली ना.
ते ना त्यात उचलतील तस ना.
हा तिला एवढं करायचं पण एक व्यक्तीला. पाच वेळास करू शकतो की आपल्याला टोटल तीस कॉल करायचे हाईत.
हम्म.
त्याम
हम्म. मग होत ना पाच का आपल्यावरती तिकडं पाच होतं.
हा.
होतंय ना म्हणलं पाच आपल्या ओळखीच्या राहतच ना. ओळखीच्या व्यक्तीसोबत बोलल्या जातं आता सपोज आपण मी बोलते. तसं बाकीच्या बोल नाही शकत ना पुन्हा सोडून जात ना.
हा तेच की मग. हम म्हणव असल्या ते दहा मिनिट पाच मिनिट तर करूनेय.
हा पाच मिनिटाच असलं तर सगळं बोलतो तर दहा मिनिट आंनोंना काय बोलावं काय कळतच नाय त्यांना पण कळत नाय आपल्याला पण कळत नाय.
ते त होतच
त्यामुळ हा दहा मिनिट कसं घालवायचं काय कळतच नाय.
नी हा हा हाव
आणि अ आंणोनला बोलताना मुद्दाम टाईम पण जात नाय लवकर
हा नवीन व्यक्तीला बोलाय तो म्हणलं टाईम जातच नाय खरंच नाही जात. हं
बघा आणि आपल्या जवळच्या माणसाला कसं दहा मिनिट होतय कळत पण नाही.
हा जवळ ज्या व्यक्तीला दहा मिनट वेळ त्याच्यामुळेच म्हणलं मी नवीन व्यक्तीला काय बोलणार आप पण म्हणून म्हंटलं द जवळच्या व्यक्तीलाचं कॉल करा म्हणजे बोल्या पण जात पण आपल्याला माहिती राहत ना आता आपल्याला काय बोलायचंय काय नाय आता नवीन व्यक्तीला ओळखी प्रश्न येत त्यांच समोर त्याच काय चाललंय आपलं काय चाललंय आपल्याला
म काय कळत नाय हो तेच की आणि अनं दहा मिनिट कसं घालवायचं गप बसून तर चालत कायतरी बडबड करावच लागत.
हं ते तर आहेचं बडबड त करावंच लागणार ना हम्म
हा नं तुम्हाला आलेत का याचे पैसे वगैरे हा हा
हम्म येतील ना मरा मानी
बघ झाला असेल
अं
हा तुम्ही ऍप ओपन करून किती दिवस झालं.
मला
हे ऍप ओपन करून किती दिव
एक वर्ष झालंय पण ते मी तुम्ही तुम्ही आताच केल का?
हा मी आत्ता केले. महिना झाला पण आता आलेत मला टास्क.
हो का नाही मला एक वर्ष झालंय कंप्लिट
हा हे गव्हर्मेंटचये का?
हम्म
अच्छा कधी कधी वाटतय हे फेक ये का असं वाटतय ना भीती पण वाटते कॉल कराला आपले नंबर सगळंकडं गेल. आपल्या अकाउंट मधले पैसे उडाले
नाही नाही नाही दिदी हे फेक नाहीये सगळ्यांना ते चं वाटत पण नाही फेक नाहीे हे.
हा म तेच ना बाकी
म फेक आसत तुम्हाला नंबरच दिल ना सांको ना
हा ते तर आहे.
मंग आणि लिंक लय लांबची ना ते थोडी थोडी थोडीच दोन चार बया मिळून थोडीच ते फेक असलं का लय स्लिप असत व्हय त हे होऊन जातं
हा कयचं पण
ते हा मग आणकी
काय नाही बघा निवांत
अ
निवांत बघा
हो का
हा जॉईंट फॅमिली आहे का असं दोघंच आहे
अ
फॅमिली जॉईंट फॅमिली आहे का
हो जॉईंट फॅमिली आहे ना
हा एकच मुलगी आहे का तुम्हाला एकच मुलगी आहे ना
हा एकच मुलगी आहे मला प आमची जॉईंट फॅमिली आमच्या घरामध्ये अ माझ्या मोठ्या जावला एक मुलगा मुलगी आहे छोट्या जावला पण एक मुलगा मुलगी आहे
हा तुम्हीच लहान आहे का
नाही नाही मी मधली आहे
हा
हम्म हम्म
हा तीघ आहात का
हा तिघ आहे तिघ तिघामधून पाच दोन मुली तीन मुली दोन मुलं आहे
हा आता तुम्हाला अजून एक मुलगा झाल तर झालं
हो
हम्म हा हा हम्म
नाही तुम्ही लेट केला दहा वर्षाची मुलगी आहे तर
हा मग काय झालं नाही झालं बी आता काही प्रॉब्लेम नाही ना आहे ना एक हो बाकी मग मजेत हा कधी कधी जाणार आहे सासरी
सासरी जायचं आता
हॅलो
जायचं आता एक या महिन्यात
तिला नववा चालू आहे ना हा
हा हा बरं आहे
होय काय धावणी धावणीचाच टास्क काय लवकर संपतच नाही नाही नाही माझ बीकॉम झालंय अजून सध्या नाही पोरीला सांभाळायच हा
हा का शिक्षण शिक्षण किती झालेलं आहे
त्यांनी माझं बीकॉम झालंय
हा का
हम्म
मा तुमचं किती झालं शिक्षण?
माझ का झालेलय आहे बी, एस, सी फायनल.
हा मग जॉब वगैरे काय?
शेते जॉब.
शती.
हम्म. परिस्थिती कुठं नेऊन सोडते माणसाला त्याची गॅरंटी नाही ना.
हम्म ते तर आहेच.
मग बाहेर शिक्षणाला पैसा हो.. त्याच्यामुळे मग घरच्या एवढ झापत असल्यामुळे थोडफार बाहेर जिथ पर्यंत त्यांच्या खून जमेल तिथपर्यंत शिकवल. नंतर लग्न.
इ कोरोव हा
हम्म.
हा ते ते दहा मिनिट झालंय मी अजून एक करते रिटर्न.
चालल चाललं. ह